हॅलो, झोपली ती. हम्म. काय करतोय ग?
काही नाही झोपत होती आता.
हो का?
हो. तू काय करत्या?
काय नाही मी आणून टाकत हुती.
हा का हं हं.
हम्म.
जेवण झालं का तुझं?
हो मगाशीस.
हो का, काय जेवली?
तु जेवली का?
हा, मी पण जेवली.
हां.
आता काय करते?
. अंग टाकुन बसली होती अशी जेवली आताच. बिमार पडली का?
नाय.
आं.
बीमार नाही पडली चांगली आहे.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
हम्म. तुला सर्दी झाली वाटते.
हम्म. त्या सोबत पॅक केलं.
हम्म.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
आयस्क्रीम बिरीस्क्रीम खाल्ले असा हो नाय आता आता निघून राहिलाय.
हा.
हम्म.
. कसं मग काय डिसाईड केलं?
हम्म काय नाही. पाहू आता
काहीच्या तुला माहिती का?
हाव.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
येले चाले गवाला.
गाव चिखलदारले गेलं.
अं?
हम्म. सुचल का मग, जायचं का?
काय तो ना आता काम नसलं की येतो.
हा. मी पण येतोय मग.
नंदिनी काय म्हणे?
. पण म्हटलं हाव म्हटलं सगळे बरं आहे, मीच एकटी बीमार हाव म्हटलं.
हम्म.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
दिदीला कोण नाही विचारलं कॉलरशिपले बसू का दिदी म्हणून चांगलं असते का?
विचारला न मी आमु आत्याला.
हम्म.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
बस म्हणे.
हा बसतो ना. आता पप्पाची मर्जी, बसू देत असेल तर बसू.
नाही.
तिला गाईड गाईड मग आहे ना तिचा.
पाचशे साठ पाचशे तीस मध्ये देऊ राहिला, आणखी तीस रुपये कमी केलेय.
हम्म.
पहिले पाचशे साठशे पहिले . पाचशे साठ आता तर पाचशे तीस दिऊ राहिले. हम्म. पप्पाचं काय म्हणलंय आत पाहु. हा. पपा. काय?
काय करत आहेस?
काही नाही नव्हं बसलेली आहे.
हो का टी व्ही पाहतायत का.
हम्म?
कोणता पिक्चर पिक्चर पाहु राहील का तू?
तु काय पाहत आहे.
मी पण पिक्चरच पावू रायहली.
हम्म.
पिक्चर पाऊ राहिले ना तू. ह
हमं. हमं. झोप ही येते पिच्चरही पाह वाटते चांगलं आहे त
हा. मला बी झोप येऊ राहिली आणि पिक्चर बा पिक्चर पावू वाटा राहिला. चांगला आहे पिक्चर.
हा.
हा
हंं हं हंं हं हम्म काय चालो आहे मग बपा.
काय नाही. विचार चालू आहे काय करावं काही नाही.
उद्या कायची भाजी करशील.
उद्याच उद्या पाहिल आता सध्या माझा विचार चालू आहे. क्लास पूर्ण झाला की पार्लर टाका छोटसं.
ह हम् आपल्या घरात जे कोपरा असाल ना तिथं टाकून दे.
हम्म. इथं आणला कप हा. हमं
हॅलो.
बोल ना.
ह एक झाला फुकट
बाम.
हा थंडी वाजते की तूल रातची?
हम्मम.
गलबनात्र छग असस्तिरवा. हा. बस्स. पक्की बीमार पडतो मी आता ले
ह.
उन्हाळ्यात जे जे खाल्लं आईस्क्रीम हे खाय हे ते थंड थंड खाय त्याला सगळं बाहेर निगते. हम्.
सर्दी झालीये ना.
हम . गडभी पसन कसं वाटे व.
हम्.
नळा आलेत आता पाणी भरतो.
ह लावली का बोर?
बोर नाही नळ. हम
हा.
पन किरी वाटे नलने अटे पणो.
आ?
मटर लावलीये.
हां. मज्जा आहे का मज्जा?
हो ह
काम करून राहिली पुंगी वाजून राहिली का?
झोप येतय. आता झोपतो पण नळ याला पाणी भरय लागते आता.
हो ना.
पाणी भरतो, मग झोपून जातो स सकाळीच उटाव लागते पाच वाजता.
हा का?
कामावर झाला
आणि किती वाजता जाते तू कामावर?
आठ वाजता.
अन येता किती वाजता?
साडेबारा ली
अ डबल द्याच असत का?
ह हम्म.
त्यामर कितीे वाजत जाता मग?
अडीच वाजता.
हां डबल येते किती वाजता?
साडे पाचले, हम्म.
वाटू राहिलं मला. अ.
शर्दी ह तेच तेच.
हा.
काय?
ना पाणी तर लयच गडुळ येऊ राहिलं भराव की नाही काय माहिती
हम्
खराब है एकदम व तै वास हि मारते.
हा का मग ते तुरटी फिरवत जा त्याच्यात त्याच्यामध्ये.
हम हम
तुरटी नाहीतर हे करायचं काय म्हणते उकडून घ्याचच त्याले पाण्याले बर चक्क धुवायचा
एक गडुडक पाणी आहे
हो का?
अरे या हो ना मान डायरेक्ट दुखू राहिलं. हम्म.
वाफर्य मग घे मग आता थोडा वेळ पाणी गरम करायला ठेव.
हम
आणि वाफारायची
हा घे
बाम बाम टाकून
हा. पहिलाच देत होते ना तू मला. आता वापर्या घ्याय लागल बापा चहा कुड रात्री झोप येईल.
हम्म
नळ गेला का काय माहिती.
आं?
नळ गेला का तो?
नाही जात कायम
तरी अकरा बारा बाजूस तवर नाही मग ती आता.
हा का?
बारा वाजता येईल मग आला तर ह लवकर पाणी भरला आता की मग झोपता येते. सकाळी उठाय लागते मग.
हम्म
हम्म.
हम.
काय काय तो आता आहे की नाही आता.
हम्म.
मोटरचा आवाज तर बंद झाला.
हा. मग तर .